हा बोलत आहे ह काय म्हणताय तुम्हाला काय वाटत आज आपल्याला शिक्षणाची गरज आहे का कसं काय कारण आ
शिक्षणा चाल चालू आहे ना नेटच आता न्यूज ला येतय ना आंदोलन चालू आहे शिक्षणावरच नीटच्या एक्झाम
हा तेच ना ते आता कसं झालंय की आजकाल ते सोशल मीडिया आल्यामुळे आणि जे ए आय ए म्हणा चॅट जी टी वगैरे आल्यामुळ सगळं वाटत की चला आता सगळं हे जास्त जवळच जास्त जवळच झाला असत तरी त्यांना वाटत की बिना शिक्षण घेता आपण ऑनलाईन काम करून पण पैसे कमवू शकतो
नाही ना ते चुकीचं आहे ना मग मग मुलांच कसं नॉलेज नाही राहणार मग कोणत्या गोष्टीच टेक्निक जर असले तर.
हा त्याच्यामुळे शिक्षणाची गरज आहे तुम्हाला काय वाटतं की कसं म्हणजे त्यांनी शिकलं पाहिजे काय केलं पाहिजे
नाही शिक्षण तर झालंच पाहिजे कसं मुलांना वाचता पण आलं पाहिजे लिहीता पण आला पाहिजे
हा म्हणजे शिकतात ना जसं की पहिली ते दहावी पर्यंत शिक शिकलो आपण पुढ आपल्याला मोठे मोठ्या डिग्र्या घ्यायची गरज नाहीे आहे आपल्याला बाबा आपण हे ए आय शिकलो चॅटजी पिटी शिकलो क्लाउड शिकलो लो की चला आपलं आपल्याला येतय सगळं आपण कॉनटेंट क्रिएशन करून पैसे कमवू शकतो पैसेच तर कमवायचेत ना असं वाटतं ना त्यांना आणि मग तुम्हाला कसं वाटतं की काय केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे कि काय हे केलं पाहिजे
नाही शिक्षण घेतलंच पाहिजे कारण की मी स्वतः शिक कली नाहीय तर माझ्या मुलीला मी माझी आता मुलगी सायबर सिक्युरिटीला आहे तिसऱ्या वर्षाला हम माझं एक फक्त दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आपण नाही शिक आपलं तर मग आपल्या मुलांना आपण शिकवू असं
हा आणि आता तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला कसं वाटतं आता कसं म्हणजे जाण जाणीव कशी होते तुम्हाला की आपण शिकलो असो तर बरं झालं असतं असं वाटतंय ना
हो आता वाटतं ना आता म्हणताय जा शिक म पण आता वेळ गेली
नाही नाही नाही नाही हे चुकीच आहे वेळ गेली असं म्हणू नका वेळ कधीच जात नाही ह.
पण किती वेळ देणार शिक्षणाला किती वेळ देणार.
पण आता तुमची मुलगी सायबर सिक्युरिटी शिकते बरोबर हा मग तुम् तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही शिकू
नाही खूप आवड आहे मला माझे चालू आहे प्रयत्न काहीतरी कर म्हणून असं
अच्छा आता माझ एमबीए झालेलं आहे पण माझं एमबीए मी लग्न झाल्यानंतरच पूर्ण केलं माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस मी ना अ ग्रॅज्युएशन माझ झालं नव्हतं म्हणजे च दावी झालेली माझी मग मी माझ हा लास्ट यर म्हणजे शेवट वर्ष पूर्ण केलं अ सात सात वर्षानंतर लग्नाच्या सात वर्षानंतर मी माझ एम बी ए पूर्ण केलं
अच्छा ते कसं आहेेत ताई म्हणजे घर सगळं माझ्यावर अवलंबून आहे करायला कोण नाही ना मला सगळं आवरून मग बाहेर पडावं लागतं असंच गोष्ट
नाही तो मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आपण घरात बसून अभ्यास करून फक्त परीक्षेला जाऊ शकतो
हो नाही मी ते करणारच आहे मला शिकायचंच आहे अजून आता कसं लान आता मुलीच झाली दहावी, बारावी आता तिचं तिचे पायर त सेटल होऊन जाईल. म आपण पण काहीतरी केलं पाहिजे नां अस
हा हा आणि आता कसं आपल्याकडे मोकळा वेळ आहे. बाबा आपण असं नाही म्हणू शकत की बाबा मुलगा लहान आहे. किंवा मुलगी लहण आहे. मला दिवसभर तिच्यात काडकून राहते मी. हा आता मोकळा वेळ आता करू शकतो. आता आपण स्वतःला वेळ देऊ शकतो.
देऊ शकतो बरोबर आहे.
म्हणजे नवीन नवीन, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण मी नवीन नवीन गोष्टी शिकते.
परंतु त्या गोष्टी होणार नाहीत.
हा तेच ना तर मी नवीन नवीन शिकते. जे पण काय मला वाटेल ते
हम्म ह नाही काही ना काही उद्योग करतच असते. ब्लाऊज वगैरे पण शिवते. पिकॉल पण करते. वेगवेळे व्हरायटी आहे. ते शिकण्यात सगळं करते हँड वर्किंग च करते. करते आरीवर्क करते.
अच्छा.
हम्म चालूच असतं काही ना काही.
हा म्हणजे तुम्ही नवीन नवीन शिकता काय ते
हम्म पार्लरच पण करते. म्हणजे चालूच काय एक अस एक तं सोडलं नाही काही. कुकिंगच्या तर आवड आहेच.
अच्छा.
हो.
आता सध्या जो जमाना चालू आहे सोशल मीडियाचा म्हणा किंवा ह्याचा किंवा आता जे काही चालू अस बाबा ए आय शिका, ए आय शिका तर तुम्हाला ए आय ची काय माहिती आहे. किंवा चॅट जी पी टी ची काय माहिती आहे त्याच्याबद्दल कधी जाणून घेतलं का तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला का!
नाही कधीच नाही. कारण की ते शक्य तस मला म्हणजे इस्टाग्राम हे ते समजत नाही ना म मुलीकडून घेते मी थोडं थोडं शिकून
मग तुम्ही मोबाईल चालवता की नाही कसं करता.
नाही जास्त नाही एवढं नाही जस वेळ भेटेल तस
अच्छा कारण आज आजकाल कसं झालं, ही पण काळाची गरज झाली तसं शिक्षण महत्त्वाचं आहे. ना तसं ह्या गोष्टी ज्या नवीन नवीन येतात ना
नव्हते मी मुलीकडूनच अ शिकून घेतलं. कसं करायचं काय करायचं असं हो.
मग नाशिकमध्येध्ये आहे सायबर सिक्युरिटीचं कॉलेज
हो आहे ना. फक्त मास्टर की करायला मग ते पुन कुठेतरी आहे वाटत.
अच्छा बेंगलोर ला आहे. मला म्हटलं बेंगलोर लाच आहे की काय तुमची रूम
अच्छा अच्छा. हम्म नाही आम्हाला पुण्याच माहित होत पुण
कसं टायमिंग असतं त्या कॉलेजच मग सायबर सिक्युरिटीचं
मुली च ना ती सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत येते घरी मग अर का इथून आम्हाला एक तास एक दीड तास लागतो ना जायला.
हा जाण्या येण्यासाठी बसने जावं लागत
ह मग पाच वाजता सुटत मग तिचं कॉलेज. प्रॅक्टिकल वगैरे हो एकच मुलगी मला वीस वर्षाची आहे.
अच्छा
हम्म. बाकी तुमचं-
आहेत ना माझा मुलगा पण इंजिनिअरिंगला आहे मला जातो डिप्लोमाला आहे.
शाळेत
हा कॉलेज ला आता त्याचं कॉलेज चालू होईल नेक्स्ट मंथ मध्ये पुढच्या महिन्यापासून - चालू होणार आता.
अच्छा अच्छा हम्म - हम्म मग तेच मला आपण शिकलो नाही तर आप - आपल्या मुलांना व्यवसाय शिकवू त्यांच्या पाया त्यांना उभं करू कोणावर अवलंबून नाही राहिला.
हा नाही नाही ते शिक्षण शिक्षण महत्वाचंचं आहे भलेही तुम्हाला सगळ्या गोष्टी- जर येत असल्या तर सुद्धा ते पण महत्त्वाचं आहे तो एक पायाच आहे. तुमचा आणि जोपर्यंत पाया भक्क- कम होत नाही तोपर्यंत तुम्ही व वरची इमारत नाही बांधू शकत.
नाही शकत तेच ना नाही.
त्याच्यामुळे पाया भक्कम करणं जरुरी आहे. नाही मुलांना वाटत की अरे काय शिकायचं हे काय जे म्हणजे ज्ञान आहे ते काय उपयोगाच नाहीये. कारण अ कारण हे ह्याच्यामध्ये थोडी ना झेली की हे कसं वापरायचं किंवा ते कस करायच म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात त्याचा वापर होत नाही असं वा
वापर झाला ते हो तेच ना नाही हल्लीचे मुलं खूप नाही काय त्यांना वाटतच करावं आपण करतात पण ते त्यांना कसं परिस्थितीची पण जाणीव असते ना.
हा.
हो. कर.
आणि आता आता चांगली चांगली म्हणजे शिक्षण संस्था वगैरे आहेत ना हे तेच ते पण शिक्षण देतय ह्या गोष्टीच्या
ह मुलांना आपण शिक्षण हम्म.
शिक्षण म्हणजे- पहिला जरी आता ह्याच्यामध्ये कस झालंय अजून सुद्धा की स्पर्धा पण खूप वाढल्यात. मुलाच्या शाळेच्या पण त्यांच्या परीक्षा घेणं अशे वेगवेगळ्या चाचण्या वगैरे असतात त्या
हो.
मुलांना अशा खूप स्पर्धा असतात आणि ज्या आता हे अकॅडमी वगैरे निघालेल्या आहेत. त्या अकॅडमीमध्ये तर मुलांचा
कोर्स वगैरे कराव लागतात ना मग त्याच्यात ते पण. हाय लेव्हलचे वगैरे हे ते.
आणि खूप अभ्यास करून घेतात मुलांकडून त्याच्यामुळे ते मुलं बिचारी
दिवसभर करत असते अभ्यास.
हा तेच ना म्हणजे खूप अभ्यास करता करावा लागतो. अक्षरशः त्याच्यामध्ये तेव्हा ते हे होते.
अजून तिचं रिझल्ट नाही आलेला. कॉलेज चालू झालेला. हो ते किती नव्वद दिवसानी वगैरे रिझल्ट लागतो ना
अच्छा.
हम् पुना युनिव्हर्सिटी नसेल तर
अच्छा.
हम् तिकडून रिझल्ट लागतो त्यांचा सायबर सिक्युरिटीचा.
तुमच्या नाशिकला आणखी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पण आहे ना नाशिकलाच आहे ना बहुतेक ते.
हो हो हो नाशिकलाच आहे.
अच्छा मोठा आहे वाट. बहुतेक हो ते खूप म्हणजे पूर्ण आपल्या आहे हेच्यामधल्या त्याच्यामध्ये आणि नालंदा युनिव्हर्सिटी पण येत. ना तिकडेच नाशिकला ते कुठली येते. नालंदा युनिव्हर्सिटी येते ना कुठली विद्या नालंदा विद्यापीठ का काहीतरी
नाही नाही इकडे नाही नाशिक मध्ये नाही ते
अच्छा अच्छा को कोणती येतात ना चांगल्या प्रसिद्ध आहेत अशा
अच्छा अच्छा हा ती विदर्भातच असेल तर मग पुणे या साईड ला असेल.
अच्छा.
हम्म.
कारण नाशिक पण शिक्षणासाठी आहे चांगलं प्रसिद्ध जसं की पुणे आहे त्या पद्धतीने
हम्म हम्म आणि नाशिकची इथे भरपूर ब्रांच बाहेर गावी पण आहे. पर इथं पन भरपूर आहे शिकखण्यासारखं हम्म फार्मसी वगैरे हे ते खूप आहे इकड या साईड ला.
हो आणि तुमच्या इथे हे पण असतं ना वाटतं आता कुंभमेळा वगैरे पण असतो.
हो आता आहे ना कुंभमेळा त्याचीच तयारी चालू आहे पूल वगैरे हे ते रस्त्याची काम वगैरे चालू आहे.
अच्छा सगळे जण तुमच्या शहर नटवाईच काम चालू असेल.
हो सगळे खड्डे वगैरे करून ठेवले.
ते सगळे म्हणजे सगळे पूर्ण शह रस्ते वगैरे स्वच्छ करणे. काय काय लाईटी वगैरे लावणे चालू असतय ना सगळीकडे.
त्यापासुन सगळं असतं.
सगळं पूर्णपणे कारण सुविधा देणं जरुरी आहे ना एवढी लोक जमा होणार म्हणल्यावर
हो मग. त्यांचं म्हणजे कस आता आम्हाला मला सुद्धा नगर परिषद मधून आम्हाला तिथे पण, कुंभमेळाची कामं लागून जातील.
अच्छा.
हो.
चांगलं आहे ना मग.
आम्हालाच कॉन्ट्रॅक्ट भेटलय ना त्याच.
अच्छा कशाच ते म्हणजे काय? कोणत्या गोष्टीच?
ते स्टॉल वगैरे लावन हे ते त्यांच हम्म्म त्यांची देखभाली हे साठी. विमानतळाची